जवळच बसणं लागल कुतर तह ते कॉल चालू राहत्या म ह तका पेसंद करलीिजे पाचज सात ह न दहा हजार हो दहा हजार कमी कराय कधी भरून उद्या द्यायचे नाही
आद जची
दोन सागेची
नंदा वईरच करू मणला हा करा नंद
नंदा बई करू
आपडक कही का श
करमच आता आपण
आता आमची काय काय करती काय मिहती सरला बहिणी तर त्याला सगळं यक काय पैशाच ना ते सांगलच मी लागलं आल्यावर बघ त उचलून घ्या पण तसच आल्यावर आता चेक
काडून घेऊन घ मी घेतले माणस म अर्जंट कामा आल तर मानास इ तुम्हाला नंतर घ्या
त्याचा तिसरा टप्पा ना
जदा येणार मला
ती भरवूनच देणारी दुसऱ्याला तिला जमणारच नेलही बलाचं भलाचं
मी आता ज्यांची ज्यांची मेन त्यांची फॉम भरती जी शुभेचा भारत नाही कर ल बार लाग त ल कुतळ
बर
ते आता य भरती एकदमचवडते
ये आता ते आमच्या आश् भावपासून ते घरी
त्या जा श हो हा त्याला पहिला पहिलास बसोपाय लवाई पायसेे सार्यालाच लव हो झालं माझं जेवण.
शिक्या आणनून द्या म्हणलं. नदीच आणून.
एकच यची सही करनीन सगळ्या याच्यावर? हां. ज्या वेळीच आपण तो आमची फॉर्म घेऊ राहिलो. आंबेवारीला त्यावेळची. समजा आता रुपाली रुपालीची, साधना ताईची, अन् मंटूची त्या अंदाजीच सया. पाटलीची हातं मनान माराणचय थोडी पोरायती.
म्यास्त मनान मारली नईस खरं
आता इड दोनतीन ठिकाणी दंदावई लिहून ठेवलंय मी.
मंगल बईची मराठी होती.